हॅलो
हं बोल की आवाज येतोय की अगं येतोय की मगाशी आला नव्हता बोल की
का रेंजमुळे येत नसल काय नाय काय चाललंय म्हणलं बघूया म्हणून कॉल केला होता. काय करतेस एकट एक् ट असल्यामुळ काय करमत पण नाईयय आणि आता घरी पण कोण नाय घरात माणसं असली की जरा करमतंय. आता घरात कोण नाय जरा आवरलं म्हणलं जरा पडूया म जरा तर डुलका लागला झोप झाली म्हणलं तुला फोन लावूया आता काय करमत पण नाय एक
हूं एकट असल्यानंतर एवढं हे होत नाही गं आता आमच्यात बघ म्हणजे आमचं कसंय एकत्र कुटुंब आहे ना
एकत्र कुटुंब भारी हाय गं म्हणजे तुम्हाला अस कधी वेळ गेला कधी तारीख गेली कधी वर्ष संपली कळत नाहीत आता आम्हाला बघ ना एक ट असल्यावर घरात खूप कमी माण् स ती हायीत ती ती आप‌आपल्या कामाला जाताात. काय एकट जेवन सुद्धा जात नाय पण तेच जर
नाही बाई आमचं कस म्हणजे एकत्र कुटुंब असल्यामुळं सगळी एक म्हणजे चुलता चुलती आणि खूप मजा येते म्हणजे सुट्टीच्या वेळेला तर फार मजा ये आणि तेच बरं हाय गं आता कसं एकत्र कुट् टुंब पद्धतीच जरा म्हणजे बर पडतंय आणि असं विभक्त कुटुंब म्हटलं की मग
अगं आजकाल तुम् च्या घरात एकत्र कुटुंब पद्धती आहे म्हणल्याव हेच मला आश्चर्य वाटतय म्हणजे तुम्ही किती टिकवून ठेवलाय त्या नात् त्यात त्या विश्वास प्रेम किती असल? किती टक टिकवून ठेवलाय तुम्ही आज काल बघायला गेले ना तर तू नव्यानव टक् के तर आहे आपल्याकडं विभक्त कुटुंब पद्धतीत सापडतील.
हम्म आणि कस होतय अगं आम्ही बघ कुटुंब म्हणजे असेल ना तर सगळं म्हणजे आपल्यावर डिपेंड राहते ना, म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर पडतात.
हो आणि आपण किंवा त्रास आपल्यालाच करायला लागणार आहे.
हम् तस एकत्र कुटुंबात होत नाही कोणी काय केलं कोणी काय घेतलं कोणी काय हे केलं आणि त्यामुळे एवढं म्हणजे आपल्यावर एवढा भार ही होत नाही येत नाही. असं आहे ना. आणि एकत्र म्हटल्यानंतर सगळं आणि सगळ्यांना एक सारखं एकत्र घ्यायचं हे करायचं.
हम्म.
आणि फिरायला सुद्धा एकत्र जायचं.
हो.
छान वाटतेय तसं ना.
हो हो.
वेळ कसा जातो कळत नाही, नंतर म्हणजे सुख दुःख म्हणा आहे म्हणा एकत्रित म्हणजे वाट वाटून घेतली जाते. कोणाला काय झालं? कि कोण लगेच काय
हा ते मात्र आता आम्हाला जरी काय आता विभक्त कुटुंब पद्धतीत माणसं कमी असल्यामुळे काम जरी कमी असलं पण एखाद वेळेस आजार पण वगैरे काय आलं तर चिडचिड पण होतयच सोड पण असं काम करायला पण कोण आपणच करायला लागत. उठून स्वयंपाक आपणच बनवायला लागतोय काय म्हणजे आणि एकट-एकट वाटतय सगळी कोण नसल्यावर जेवण जात नाही, टाइम जात नाही.
ह कळत नाही हो मी मोबाईल टी व्ही किती बघणार असं पण नाही.
आजकालच्या जमान्यात तुला सांगते. एक म्हणजे आधीचा काळ कसा होता. बघ घरी घर जरी लहान आसली तर पूर्ण आजी, पणजी, काका किती-किती माणसं असायचीत घरात. त्यामुळे मजा यायची. पण आता
आता कस आहे ग हा आता कस आहे माणसं नको आहेत आणि जास्त त्यांच लोकांचं करणं नकोय असं छटछुटीत राहून राहणं पाहिजे
हा. आणि असं सुटसुटीत पण पाहिजे सोड पण आता कितीतरी लोक लोकं नोकरीनिमित्त आपल्या व्यवसायानिमित्त शहराकडे स्थलांतरीत करतायेत ना मग खेड्यामध्ये पद्धत असल्या जरी असल्या तरी सिटीमुळं किंवा औद्योगिक आपली जी क्रांती झाल्या त्याच्यामुळे ज्या काय कंपन्या म्हणा काम जे शहरात भेटते जास्त त्याच्यामुळे स्थलांतर वाढलं ना- त्यामुळे मला असं वाटत इ अ विभक्त कुटुंब पद्धती होण्याच हे एक कारण असू शकते तुझ काय म्हणणं आहे वरच्यावर
काय म्हटलीस.
तुझं काय म्हणणं आहे म्हटलं याच्यावर
ते तर आहेच की म्हणजे आता नोकरी निमित्त दुसरीकडे राहायला जा जायला लागते ते आहे बरोबर, पण कस आता पहिलं कस जरी कामाला असले तरी घरी किंवा गावी काही जण बघ कामाला असले तर सुट्टीच्या वेळात गावी जातात एकत्र राहतात कुटुंबात
हो
म्हणजे थोडीफार मजा वगैरे करून मग काम असलय त्यामुळे ते जातात ते ठीक आहे. पण कसं आहे म्हणजे विभक्त राहणाऱ्यां च कस गैरसोयी जास्त आहेत. असंय आणि एकत एकित कुटुंबात कस म्हणजे जी एकत्रित.
हॅलो! हॅलो हॅलो!
हॅलो अगं मध्येच आवाज तुझा ब्रेक झाला.
काय माहितीय अगं इकडं ना जरा असं वातावरण बदललंय.
हा त्याच्यामुळच. ब्रेक झाला वाटत आवाज मला. अगं आमच्या इकडे पण वातावरण.
आभळालंय ना त्याच्यामुळ ते. नाही ग नुसत आभाळ येतंय.
आमच्याकडें खूप खूप पाऊस झाला काल इतका वारं वादळ पाऊस झाला. ख खूप बरं वाटतय आता म्हणजे इतकं ऊन होत.
हा.
हम्. आणि काय मग?
काही नाही बाई तेच तेच म्हंटलं की ग एकत्र कुटुंब असल्यामुंळ आमची काम पण पटापट होतात.
आणि तुम्ही सण वार एन्जॉय किती करताय फोटो ते मला जेलसी होते खरं म्हणजे त्याला इतकी छान फॅमिली मिळाल्या मलाही वाटतंय आपलं त किती छान चाललय आहे घरात माणसं असणं आजकाल माणूस पैशाला जास्त किंमत आहे देतोय माणसाला नाही देत आजीच्या काळातली माणसं
हम्म
त्यांच्याकडे नव्हत आपण माणूसकी होती
आता कसं जास्त पण हे नाही ना हम दो म हम एक हमारा एक हे सगळं काही ना काही चालू आहे त्याच्यामुळं आणि पहिल्यातलं काही एवढं राहिलेलंच नाही ना
हो
कुटुंब पद्धती त्याची कुटुंब पद्धती फार वेगळी म्हणजे फार अस म्हणजे अतिशय म्हणजे काय म्हणतात आपण तुलना केली
नाही ग नाही ते होत आधीचे माणस काळ सगळं सगळं बदलय आता खाण्यापिण्याच्या सवयी मपण किंवा काय आता जंक फूड ऑइली फूड किती खातात बघितले नाहीस
हो
कुल त्यांना कुल वाट ते सगळं आता ज्वारीच्या भाकरीची जागा तुमच्या ब्रेड घेऊ शकत्या काय
बर्गर हे ना घेतलेली
न्याहारी म्हणजे काय आपले बाबा बाजरीची ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावर खरडा लोणच आणि तूप असेल तर तूप किंवा लोणच असेल
हम त्या वेळेस कसं अग त्या वेळेला कस तेवढ्या कुटुंबात म्हणजे तेवढं सगळं होऊन जायचं कारण सगळे काम म्हणजे रोज रोजगार करून हे करूनच ते हे करत होते त्यावेेळेला हे असलं काय निघ गालं पण नव्हत आणि असं काही लोक खात पण नव्हती ना
हम हम हम
आता कस तर सगळं हे निघालंय त्यामुंळ आत्ताच जरी आता कुटुंबात पहिल्यातली लोकं असली तरी हेअजून पण कोण काही असलं खात नाही
हो
हा आता हि त्यांच्या पुढची पिढी ती सुद्धा जरा म्हणजे आधीचं एवढं काही आवडत नाही त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीला आता आमचे पोरं आहेत बारकी त्यांना सगळ्यांना हे आता बाहेरच सगळं जंक फूड त्यांना हव पण त्यांना पहिलं जे आधी करत होते ते त्यांना माहिती पण नाहीये
हो.
असाय पण तरी सुुद्धा कसं म्हणजे, थोडेफार त्यांना आता पहिल्यातली लोक कुटुंबातली म्हणजे पहिल्यातली लोकं असल्यामुळं ते सगळं सांगतात.
हो एक फायदा एक. कि अनुभव मिळतात.
हा, ते एकत्र राहिल्याचा हा फायदा आहे बघ.
अनुभव मिळतात, मोठी माणसं छोट्यांना सांगतात कसं वागायचं काय करायचं. तसं आम्ही नामांकित. सांभाळणार आहे. अगं मला जर नाही झालं तर मग,
आणि कसं वेगळं जरी राहिलं विभक्त जरी राहिलं तरी, आपल्याला म्हणजे मुलं जर असली तर ते सांभाळणं कठीण होतं ना. आपण जॉब करणार घर बघणार का ती मुलं बघणार.
हो बरोबर आहे. हो हा त्याचा ड्रॉबॅक आहे का हो.
सांभाळायला बाई ठेवायची. हे सगळे प्रॉब्लेम उद्भवतात. तसं एकत्र कुटुंबात आणि हे आजोबा असले, तर तो प्रॉब्लेम एवढा येत नाही.
हो हो.
चालेल मग, बोलूया परत आणि कधीतर आपण. तया विषयावर फारच गप्पा. रंगल्या टाइम, कधी गेला कळालच
हा नाही नाही, बाई चालेल चालेल बाई. हो हो.
चल बाय.
हा बाय.